हॅलो.
कट का? केले
दहा मिनट झालं.
हम्म.
बघ, सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माच्या आदर्शाचा प्रचार केला. बघ, भगवान बुद्धांच्या शिकवणीने लोकांना त्यांचे जीवन प्रेरित करता यावे. म्हणून दूर, दूरच्या ठिकाणी मिशनरी पाठवले त्यांचा मुलगा महेंद्र आणि संगमित्रा यांचा मिशनरना समावेश होता. खालीलपैकी कोणत्या राजकर्त्यानी देवपुत्र किंवा देवाचा पुत्र ही पदवी धारण केली.
देव पुुत्र किंवा देवाचा पुत्र, कोण तो? हिंदुसा ऑप्शन सांग.
कुशांण असतात.
हम्म
कुशांण कुशांण सा मौ मौर्य मौरानोत्तर काळातील विजेत्यांच्या संदर्भात, मौर्यातर काळामध्ये ग्रीक, कषक पारशियन आणि कुशाण खालीलपैकी कोणता पर्याय योग्य राही. त्यानी त्या धर्माचा
पर्याय सांग की,
पर्याय नको बाई लय हाय वर्षा, माझं तोंड दुखालयं त्यांनी वैष्णव या हा त्यांचा
हा हा मी सांगतो म सांगतो थांब काय सांगतो हम्म स्वीकारलं म्हणजे त्यांचा धर्माचाच नुस धर्माचा आईच्या गावात
हॅलो
हम्म
काय होतं बाई तिथं धर्माचाच फक्त त्यांच्याच हेच होत ग ऑप्शन वाच की ऑप्शन
सांगितलं की तुला आता वैष्णव त्यांचा धर्म स्वीकारला आणि शैव धर्माचा त्याग केला
हा बरोबर
आणि
पुढंच वाच
त मग प्रशासना तीर्थ शब्दाचा अर्थ काय
कशांचा
तिर्थ
तीर्थ
हम
हॅलो कुठलं काय
तीर्थ या शब्दाचा अर्थ
ऑप्शन सांग बरं
धार्मिक स्थळ
एवढं सगळं सांगणार पुढं बोल
जास्त फोकस होतोय ग तुझा जास्त फोकस होतोय डायरेक्ट उत्तर सांगितल्या वर मौर्य सैन्याचे सेनापती पुष्पमित्र याने मौर्य राजा वृधताचा वध केल्याचा उल्लेख कोणत्या ग्रंथात आहे
मोरडिया
व्हाय
ऑप्शन सांग की
हर्ष चरित्र
हा हर्ष चरित्र
मौर्योत्तर काळातील प्रसिद्ध साटक कश्याचा प्रकार आहे साटक मौर्य काळात कशाचा प्रकार आहे
हेजा वस्त्र.
हॅलो. कर.
हॅलो.
एक हॅलो.
पुढं बोल की.
कशाचा प्रकार आहे.
वस्त्र म्हणून सांगितलो की.
सांगितलीस होय, ब्लुटूथ पडलेल ग माझं. आणि नृत्याला काय म्हणत्यात.
माहित नाही. पुढे बोल पुढे बोल.
काय म्हणत्यात बघ की जरा.
तू पुस्तकातलं वाच की. असलं तर त्यात.
वाळे तोंड वाळलय.
सरबत पितो
आत्ता आत्ता
पुढचं वाच मग क्वेश्चन माझ मी बघतो नंतर उद्या ते.
मला माहिती
कि नंतर मनात मनातल्या मनात वाच वाचू शकतेस की तू? डोळ फिरवलं तर दिसते की बोलाला कशाला लागत. नाही तू डोळ फिरव तर तुला दिसतंय की.
काय करू?
नाटक कशाला म्हणतात? जस स्टार्टप त्याला म्हणतात त्यांना कशाला म्हणतात? हा. फारसे म कोणत्या ग्रीक लोक म्हणत?
कोण.
बिंदू सरला. बिंदू सरला काय?
होय प्राचीन भारतीय इतिहासात कोनाला प्लास्टिक सर्जरीचे जनक म्हणत?
प्लास्टिक,
अरेरे हे नुसता प्रश्न येऊ द्या एक प्रश्न का नुसता विश्लेषण आता है का आहे ऑप्शन ऑप्शन हाय होय. आणि एका वाक्यात उत्तरला यता वडा आहेस का अश उत्तर एका वाक्यात न उसमची माहिती होते इ ह्या येते ना जिकशशी दिस नाही हशी नाही दिस ते सांगते सब याद करने का
काय म्हणलीस अ ऑप्शन सांग की ऑप्शन ऑप्शन सांग की
देू म शिर आहे अ सुश्रुत क कन्हान कौटिल्य बिंबिसार
बे
नुसता इतिहास काय इतिहास अलग अलग विषय
कौ कौशल कौशल
हा
काय म्हणलीस?
आणि आयपीएस य आयपीएस को आता डिपमी नसतेको इतिहास हो पहिले का नसत फक्त हाईट लागत असे आणि दो विषय ऍड होत नाही एक विषय ऍड होत मराठी आणि इंग्लिश च होतय.
हॅलो
होय कॉन्स्टेबल हवालदार तर तर पोलीस उपर कायत पडते.